हॅलो?
हॅलो.
हो बोला.
हॅलो हां नमस्ते. हॅलो. आवाज येतो? हा येतो आहे.
हो तुमचा येतोय मला.
हॅलो.
हो बोला ना येतोय आवाज?
हा येतोय ना नेटवर्क इश्यू मूळ खूप प्रॉब्लेम होतोय ना.
ब्रेक होऊन जातय आवाज.
ब्रेक होतोय.
नाही तुमचा येतोय क्लियर. नेटवर्क मुळे काहीचा कॉलिंग घ्यायला, रिसिव करायला. हम्म हम्म.
काय म्हणताय जेवण वगैरे झालं.? काय नाही तुम्ही काय करताय.
काय नाही बसलीय जेवण झालंय आवरून.
तुमचं झालं का जेवण.?
तुमच्याकडे हो झालं जेवण.
आमच्याकडे पाऊस एक दिवस आला. नाही आला. का नाही तिकडे.
हा इकडे पडतोय पाऊस ऊन होत सकाळी. पासून आता पाऊस पडतोय.
हो का नाही आमच्याकडे ऊनच आहे. भरभरुन
मग गरम खूप होत असेल.
हो गरम लय होत झाड त्यामुळे झाडां खाली येऊन बसल्यावरती.
छान वाटत असेल मग झाडांखाली बसून.
हो झाडांखाली छान वाटतं हवा गार येते ना. फॅन पेक्षा छान वाटतं, हो. त्यामुळे बाहेरच बसलेलो राहतो, आम्ही दिवसभर उन्हाच.
हो ना छान वाटत असेल मग झाडाखाली मग. अ काय कोणती कोणती झाड तुमच्याकडे आहेत.
फ हो फळांचे ना. पेरूचे, आंब्याचे, सीताफळ, रामफळ सर्व.
वा मस्त छान आहे.
हो सर्व फळांचे झाड लावलेली आहे. हो हो आवड आहे त्यामुळे. हो फळ आवडत मुलं पण आहे मुलांना आवडता मला आवडता.
अजून काय काय आवडतं त्यांना मग.
मला असे नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला आवडती फळ आवडता. बस ते
अच्छा कोणत्या कोणत्या रेसिपी ट्राय
म्हणजे नवीन आली ती. अशी दाळबट्टी वगैरे असं खांडवी.
खांडवी खांडवी म्हणजे ते असं रोल सारखं असतं ते ना.
हो हो तडका दिलेला हिरवी मिरची जिऱ्यांचा.
अच्छा कसं करतात ते.
आपण डाळीच पीठ नाही की रेग्युलर वापरतो ना.
हा बेसन पीठ.
हो ते आपण मिक्स करायचं आणि कढाई मध्ये शिजवून घ्यायचं.
हा हा आणि काय करायचं मग.
शिजवून झाल्यानंतर ते थंड म्हणजे असं गरम गरम ताटलीवरती टाकायचं. आणि पूर्ण असं प्लेन करत राहायचं. जोपर्यंत एकदम बारीक क्लिअर येत नाही तोपर्यंत
ओके
थंड झाल्यावरती कट करायच आणि रोल बनवायचे त्याचे आणि वरतून हिरवी मिरची जिरे वगैरे टाकून त्याच तडका द्यायचं खूप छान लागत.
हा काय मग आणि मग ढोकळा येतो तुम्हाला बनवता.
हो ढोकळा पण येतो ना.
सेम ते पण डाळीच्या पिठाचे असते ना.
हो डाळीच्या पिठाचेच त्यामध्ये व इनो टाकावा लागत फक्त. ऐस् क्रीम मर मारी ठेवावं लागत हे तस पटकन होऊन जातं खांडवी.
हा
तुम्ही केलेलं एक कधी नवीन नवीन रेसिपी ट्राय
मग पनीर क्रिस्पी वगैरे असं नवीन नवीन बनव तुम्ही काय काय बनव बनवायला येत तुम्हाला पनीरचं
पनीर च भुर्जी वगैरे मुलांना असं टिक्की पनीर टिक्के असते नाय का? बटाटे त्याात बॉईल करून टाकायचे वटाणे वगैरे पनीर अस हे करून टाकायचं.
पाणीपुरी वगैरे आवडते तुम्हाला चाट
हो हो हो चना चॅट हे ते छान वाटतं ह्यानला. आणि त्यात पाऊस पडत असल्यावंर तर अजूनच छान वाटतं.
हां ना, पाऊस पडत असल्यावर छानच गरम गरम भजी कांदा लावायची
हो
मस्त जेवणामध्ये काय काय आवडतं.
रेग्युलरची भाजी चपाती जास्त आवडते मला.
कशाचे
अशी वेगवेगळी नवीन भाजी कोणती पण अशी पाल्याभाजी जास्त आवडत आव
ओके हा पालेभाज्या छान पौष्टिक पण खायला त्याचे भर वेगवेगळे पराठा वगैरे बनवायचे.
मेथी पराठा वगैरे असं पालभाज्यांच पिवर आणि मुलांसाठी पण योग्यय ते
हा पौष्टिक अच्छा हा डोसा वगैरे पण छान होतो.
हो मग डाळीचा डोसा वगैरेच
हो बाकीच मग काय म्हणते?
हॅलो
हॅलो
आवाज खूप बारीक येतो तुमचावाला
हा ते पाऊस पडतो त्यामुळे मला नेटवर्क इश्यू होतोय ना हा पाऊस
पावसामुळे
त्याचं पावसाचा काही अंदाज नाही एक तर खूप लेट चालू झाला ना पाऊस
हो आमच्याकडे एक दिवस झाला त्यानंतर ऊनचं
आमच्याकडे दोन दिवस झाला आणि मग हा पण मग पाऊस असा उशिरा म्हणल्यानंतर शेत कऱ्याचं खूप हाल
शेतीसाठी
शेतीसाठी हा त्यांनी काहीतरी नियोजन आखूण ठेवलं असणार ना. पे करून
पाऊस नाही त्यामुळे पेरणी करूनही काही उपयोग नाही ना.
ह ना मग करून ठेवली अस त्यांचे नुकसान
हो नुकसान आहे त्यांचं वाल बियांचं वगैरे बी वाया जातं ना ते पाऊस नसल्यामुळं,
तेच ना
ग्रामीण भागामध्ये
हो ना
तुम्ही काय बनवला आज?
आज उपवास त्यामुळे उपवासाचं बनवलं.
तुम्ही पण पकडता का एकादशी?
एकादशी नाही पण माझा गुरुवार असतो.
हो हो
हा मग खिचडी वगैरे बनवले. व फ्रूट्स थोडे, आणि ताक ताक जास्त आवडतं ताक शरीरासाठी चांगलं असतं प्यायला हा दही, ताक हा
आमच्या इथं तर घरीच बनवतात. दही, ताक
हो ना
हो
घरी हा मी पण घरीच बनवते. घरीचच पौष्टिक अच्छा मग दूध वगैरे पौष्टिक असेल
हो घरचंच बिना पाण्याचं
घरचंच हा दही छान असेल तूप वगैरे पण छान लागत असेल तुमच्याकडे मग
घरीच काढतो.
घरचा आहार तो बेस्ट आहार हो बाहेर न विकत घेत, तलं की त्यात मिक्स असत काय काय तुपात डालडा वगैरे
दोन्ही मिक्स असत ते.
पहिल्यासारखं ऑरगॅनिक काय भेटत नाही आता
नाही भेटत दूध सुद्धा नाही भेटत आता
दूधही नाही भेटत, भेसळयुक्त दूध असत पनीर सुद्धा भे टत नाही तर न्यूज मध्ये पनीर वरून हा पनीर वरून खूप हे चर्चा चाललेली,
तेच नाही.
हो
मुलांसाठी ते घरचं कितीही असलं तर चांगलं उलट
हो ना पहिल्यासारखं नाही काय राहिला.
हो तेच तर
बाकी अजून कशा कशाची आवड आहे तुम्हाला?
अ त अस नवीन म्हणजे शिवण क्लास शिवण काम करते मी. ब्लाऊज शूट,
अच्छा ब्लाऊज शीवता अजून,
अजून शेती काम असत आम्हाला दोन्ही पण ऍडजस्ट करणं
अच्छा आणि मग घरातलं पण सगळं मॅनेज कराव लागत.
मॅनेज करायचं बाहेरचं बघायचं दोन्ही पण
हम ह्म
शेतातलं काम असलं तेव्हा शेतात जायचं. घरातच म्हणजे घरातलं पण ते पण ऍडजस्ट करायचं. त्यात मुलांचं पण
हो ना.
हम्म
सगळं बीजी शेड्युल आहे तुमचं.
हो.
ह नक्की छान वाटलं तुमच्याशी बोलून.
मला पण धन्यवाद.
हा थँक यू.
बाय.
बाय.